आ
काय करायलायस?
जेवण चाललंय बा तुमचं काय चाललं?
हा उशीर केेला.
होय आता आलो.
हा हा. मामी तेन
हाय जेवण चालू आहे.
मामी जेवल्या?
जेवायलोय
जेवायलोय बरं बरं एवढे पूर्ण होवू दे लागलाय कॉल.
हां.
उम्म पुरी काय कर काय नाही लवकर झोपलेत की.
होया.
हां हां.
तुमचं काय चालूय?
आत्ताच जेवलो भांडी गोळा करायला.
हम्म हम्म घरचे काय करत्यात?
आहेत की जेवण झाले बसल्यात सगळे.
हम्म हम्म. वातावरण कसं आहे पावसाचं?
वातावरण पाऊस तेन काय नाय उकडाय लागले ऊन भर पुर होता हा. होय ऊन भरपूर होत ना आज.
आ हा इकडं पण तसच आहे.
हा हा.
हम्म. म आणि काय?
काय नाही बघा काय केलाय जेवायला?
जेवायला चपात्या आहे.
हा.
आमटी आहे.
हा.
वांगीची भाजी आहे.
हां हां.
ह. तुम्ही काय केले?
आम्ही गवारीची आमटी केल्या मुगाची उसळ आहे सकाळची चपात ते सकाळी धपाटे केले तर धपाटे आहेत.
हम्म हम्म.
म्हणजे ते आरावर भाजल्या चुलीवर केलेतं ना स्वयंपाक.
हां हां.
आरावरभाजलेत.
आणि काय?
आणि काय नाय एवढच.
हम्म हम्म. पाणीपुरी केली नाय का?
ह् नाही केली पुरी आणायचं लक्षात नाही उद्या करायचं आता. उद्या पाणीपुर नाही तर कुर्मापुरी करायची.
हम्म हम्.
मग आणी काय नाय. ह उद्या जर आमचे बंधू येणार आहेत, त्याच्यासाठी आम्ही करणार आहे उद्या स्पेशल.
हम्म आणि
आणि काय?
काय नाय.
हा हा.
पावभजीची रेसिपी सांगा तर कुर्मा पुरीची
कशाची.
कुर्मा पुरेशी.
कुर्मापूरीची होय.
हम्म.
त्याला काय सगळ्या भाज्या लागत्यात ताज्या ताज्या.
हा.
बटाटा, फ्लावर, वटाणा, टोमॅटो, दिव्यात टोमॅटो, कांदा, हे सगळं लागतय कोथिंबीर तेन
हा.
आणि काय बटाटा, फ्लावर आणि वटाणा जरा शिजवून घ्यायचा. निम्मा कच्चा, हम कांदा टोमॅटोची पेस्ट करायची, कांदा जरा बारीक चिरायचा.
हा.
पावभाजी मसाला आणायचा.
हा.
आणि आलं लसणाची पेस्ट,
हमं.
फोडणी टाकायचं. जिरं, मोहरी
हम.
जिरं मोहरी नंतर ते मसाला बारीक केले ते टाकायचं ग्रेव्ही.
हम्म्.
नंतर त्यात जरा काजूचा मंग काजू आपला असते ना काजू बारीक करुन घातली तरी चालते त्याजी पण गिरवी छान होतीया.
हम्म.
ते घालायचं.
हम्म.
आणि नंतर मग हे करायचं अ तेल सुटेपर्यंत ती भाजायचं खरपूस असं लाल होऊपर्यंत.
हा
आणि नंतर म्हणजे सगळ्या भाज्या त्यात घालायच्या राहिलेल्या. मग ते परतायचं वरनं पावभाजी मसाला पावभाजी म्हणतो. कुर्मापुरीचा मसाला कुर्म्याचा. आणि लााल चटणी हा हे सगळं गरम मसाला तेन घालायचं.
हा हा.
नंतर मग एक एक एक उकळी काढल्यावर त्याला. कोथिंबीर टाकायची वरून आणि मीठ.
हा चवी नुसार.
सवीनुसार मीठा.
मी तुम्हाला वल्या काजूची रेसिपी सा पाहिजे..
हा सांग कि. ओला काजू म्हणजे ते कोकणात मिळतय ते. फोडून त्यातलं वल्ल काढत्यात ते काजू हा हा.
ते चिरायचं काजू बोंडा सकट.
हा. आणि
हम्म
आणि
आणि त्यात ते अ. वल्ला काजू काढून घ्यायचा कशात तर.
हा.
आणि नंतर ना. काढून घेतल्यावर त्यात अ खोबरं.
हा.
टोमॅटो आणि कांदा. खरपूस मारायचा आणि मिक्सर ला बारीक करायचं.
हा.
आणि मिक्सरला बारीक करून झालं त्यात ह मिक्सरला फारीक करून झालं की त्यात जर तिल टा खायच ना. ती ग्रेवी तेलात लाल उपर्यंत भासाायची.
हा.
हा त्यात चवीनुसार मीठ अ लाल तिखट.
हा
च भगवती.
हा.
तीच घालायची दुसरी कुठली घालायची नाही.
हम्म.
आणि चार महिन्याार कस जास्त तिकट.
तिकट होत नाही आणि कलर येतो नाहीत ना कलर साठी ते. निश्य.
हा आणि ते अ शिज काजू ते गरम पाण्यात धुवून घ्यायचं.
हा म्हणजे फक्त धुन घ्यायचं काय त्याला?
हा चिकटपणणा जातोय त्याचा. हाची का
तित असतय होय ह ह.
म तो चीक काढून घ्यायचा आणि ते त्यात टाकायचं आणि वरन पाणी वतायचं आणि एक दहा मिनट उकळी काढून घ्यायची. आस करायचं.
हा हा चालतय की. तुम्ही कधी केलता काय?
हम्म आपल्या इकडें अवलेबल असत की.
वल्ल काजू कुठे मिळालं?
वल काजू आमच्या घरा शेजारी
झाड हाय होय हम हम चालतय की. ते वल्ल काजूच पण काय बरं काजू आणायचं ते फोडून आहे ना
हा.
त्यातलं काजू काडायचं आणि त्याला कांदा टोमॅटो टो घालून नेसती आमटी पण करातात काजूीचे. आपण ती ही ग्रे हा ग्रेवी टाईप केली त्याची नुस्ता आम ती पण करत्यात कांदा टोमॅटो घालायच.
हा.
जरा परतायच त्या
ह
आणि तेजी आमटी करायची.
ह ह.
त्याच्या रस त्यात उतरून ते आमटी छान लागते.
हा हा काजूची हा. आमच्या इकडे पण तसच करतात.
करत्यात काय हा स्वतःच झाड आहे का तुमचं?
हा हा आमच्या बाबाच आहे ईथ. परतना हे वाळलेलं काजू
काय ते?
ते काजूच बोंड. ते वर ते पिकल्यानंतर त्याला त्याच ते अ काढायचं ते वाळलेला काजू.
हा.
हा चुलीवर चुलीत ते तवा ठेवायचा.
हा.
चुल पेटवून त्याच्यावर भाजायच ते. आणि भाजल्यानंतर असं धुर निघतोय त्या काजूतण. हा धूर निघत ते काजू पेटतेय.
हा
पेटलं की एक दहा मिनिटं पेटू द्यायचं ते काजू आणि दहा मिनिटां नंतर मंग ते फोडून खायाचं.
हा काजू म्हणजे त्यातला वाळतय नाय ते
हो.
हा म्हणजे ते आगीमुळ ते वाळतय.
वाळतय. हो आज आम्ही वडापाव केलता तुम्हाला रेसिपी सांगू का त्याजी
एक हा थांबा हा
हा
वडापाव कुठ केलता?
हॉटेल ला
केलता व्हय सांगा की कस बनवला.
अ तर बटाटे शिजत घातली.
हा
तोपर्यंत इकड दोन लाल ह्याज्या मिरच्या हिरव्या मिरची
हा.
परत म लसूण लसणा चार पाकळ्या
हा.
परत ना
हो.
हा म्हणजे असा एक अर्धा हा अर्धा तुकडा
धन हा
हे मिक्स ला बारीक केलं चेचून ये मंजे ते अर्ध अर्ध ठेचायच
हा हा म्हणजे मोठ मोठं लय बारीक करायचं नाय.
हा लय बारीक करायचं नाय.
हा हा
ते चेचायचं चेचून ते अ इकडं बटाट शिजलेला असतय. मग तेल ठेवायचं त्यात जिर मोहरी ते ठेचलेलं ते टाकायचं आणं हे झाले की त्यात परत ना वरण ह वडापाव मसाला मिळतय
वडा पाव मसाला पण मिळतोय आता हा हा
असं लालसर कलर सारखा ते
हा
तेत त्यो टाकायचा
हा हा म तडका द्यायचा का ती भाजी गरम परतायची असं
जरा परतायची लय पण नाय.
हा ह म बटाट पूर्ण अस चुरा करायचा
ह पूर्ण चुरा करायच स्मॅश करायचं.
स्मॅश हा हा म ते स्मॅशर आणलाय?
हा एक मिनट
थांबा थांबा, एक मिनट, हॅलो थांब.